हॅलो
हॅलो
हा येत काय आवाज
हा आला आवाज तुम्हाला युवू राहिला हा ना नेटवर्क कमी जास्त करते ना ते आताच तर वरती आली मी आता वरती आली घरात असल की आवाजच नाही येत अंघोळ करून करून घे मग नाही खूपच कमी जास्त करते रेंज जाले काम.
पण लाव की नाही कायची कपडे धुन राहिली आज तर पहिली प्रेस केली
हा.
कपडे होते प्रेसचे तर आताच आली खाली कपडे धुवायला पण रडून राहिला तिकडे
हा
हा हे पोरगी आली तिकून आंघोळीऊन म्हण त्या फोन किती वेळचा वाजूरायलाटत मित्र खाली आहे
हा मी मग अशी केला तुम्ही काही उचलला नाही म म्हटलं राहू द्या मग नंतर करू
नाही तेव्हा माझे काम सुरू होत ते पुण्याहून पालख्या गेल्या ना आता तिथं
हा
तर पालखीची मिरवणूक दाखवून राहिल्या होत्या त्या
हा
हा मगे पासून
हाना. जाऊदे हा स्वयंपाक झाला. तुमचा झाला.
अस ह केलां माझा दिराने केला.
हा बर बाई
ह संद्या हा मग संध्याकाळी करल ना आता
हा ना मग एक टाईम आराम बरं आहे ना.
हा नाही दोन टाईम आराम होते आता आज केला की उद्या घरात काम नाही
म्हणजे.
उद्या काय दो उद्या काय दोघी करतील मग. परवाच्या दिवशी सकाळी मग मी करीन
आरे बापरे हाव काय
हो रोज आराम होते.
हा ना मग टेन्शनच नाही. बरं आहे बाई आम्हाला सकाळ संध्याकाळी करावच लागते.
एकत्र राहा फायदा आहे.
हा मग आता आम्हाला कोणी नाही त मग काय
नाही एकट असलं की तेेत आहेच.
हं आता काय करावच लागते जाऊ द्या बर आहे ना मग स्वयंपाकाची सुट्टी नाही भेटत आम्हाला रोज
नाही आता वेगवेगळं जर असत तर मग करावच लागल असत दोघींनाही
हां कुठे गेलेच नाही शाळेत
हां आता सकाळची शाळा सुरू आहे ना.
हाव सकाळची शाळा आहे.
अ तेे. एक आठ ते एक ड्युटी आता अठरा तारखेपर्यंत आहे ना.
हा अठरा पर्यंत आहे ते वओटिंगच काही आहे तर सर्वे चालू आहे आ ते
हा मतदानाचा नवीन सर्ववे सुरू आहे. त्याच्यािकन मग आठ ते एक घेऊन राहिले एक ते पास केयच मग ते काम होतील
हाव तुम्हाला कधी आला मग टास्क.
मला काल आला ना.
हा ओके किती झाले मग कॉल हा ओके
हम् अजून पंधरा पहिले पाच याच आलं होत.
हा.
मग मी मनिषाले पूनमले त्या सोगळ्याच्या ते जे केलं ते झालं मग म्हणून दहाचं आलं.
हा मग तसच हाय की पाच दहा हाव माझं ते पाच पाचनच झालं पाच आले पहिले पाच नंतर पाच नंतर पाच पाच पाचनच चालू आहेत.
मग किती झाले काल
आता तेवीसवा आहे हा
स म्हणजे झालं मग आता साठून पाहिजे
हा ते बी मग त्यातले फेल गेल्यान काही समजत नव्हतं पहिले सुरुवातले
हा
काही जणांना ते नेटवर्कच्या ना मनाातही कट झाले
म मग माझे तर आता माईट असूनी समजा त्याच्यात काहीतरी पल दिरी झाले आता काल आपला कसा झाला
हा
रे होती तर तसा खेल गेला म तसे तीन चार गेले माझे
मजे खूप गेले अस
हा
म्हटलं आता हे आड्डा आहेत हे तरी पद्दशीर झाले पाहिजात
हा नाही तर पैसे आता माझ्या हच्यात तुम्ही मी पहिले पास केले मग सबमिट केलं तर सहाशे रुपये आले त्याच्यात
पाचचे सहाशे आले ग
नाही ना पहिली वीजचं गेलत की नाही मी
हां
पहिले तिसऱ्या महिन्यात आलं होतं तेव्हा विषयाच केलं होतं मी
हा हा मगत्यवागितेती
तेव्हा काहीच नाही आले त्याचेच आले त्या महिन्याचीच तारीखाखून राहिल होती तिसऱ्या महिन्यां
हा का आता आमची आली बी
ते काय म किती पास कॉलचे झालेते माझ फक्त तर एकोण असशी रुपये
ह का
ते एकोणशी रुपये येले आहेत
नाही मग अजून येतील ना
हा ना आता अजून या कॉल समजा पाच कॉल दाखवते ना बाकीच्या कॉलच तपासत आहे म्हणते ते तपासणी झाय म्हणते
हा बहु ते तपासूनच राहिलेेलं होतं
हम्म आणि ते पाच कॉल कसे असेच फेक गेले की नाही समजा एकच झाला त्यात असही म्हटलंच चालते
हा म्हणूनच मग त्याचे येतात पंच आले पंचे
ते पटकन तपासल्या गेले बाकी
दहा मिनिट मशीन झालानंत पूर्ण
पूर्ण दहा मिनिटे झालता आणि त्यात ते मध बाकीचे तीन चार कॉल तशीच झाले तर मग तेी एका कॉलचे तेन तेवढे पाठवले आता ते बाकीचे तपासणी त्या म्हणते मग ती गली जास्त कठीण नाही गेले तर पशाला कोून की ते काही कॉटिंगच नव्हती तर काय
हा मग त्याचेच पैसे काढतात नाकॉर्डिंगसाठी तेवढ्याचेच पैसे
हा ना
अजून काय
ती काय नाही काम झाली आता हा
गटात आहे ना तुम्ही म हे ग्राम ग्राम संंघाच्या मिटिंगला येत नसता काय
एखाद्या वेळेस येते मी ते कसं आता अध्यक्ष बई ते जराशी क अशी जाय त्याचं नं आमचं पटून नि रायला त्या अध्यक्ष बाई ते नटकुट आहेत
हो काय
ते ल आम्हीच केलं उभं कारण की आता आमचे लेकरं लहान लहान होते अ असं वाटलं कुठे कुठे जावल हा तर मग आता तेले काही सांगून नाही राहिली मी मिटिंग असल्या की मला फोन बिन येतात तसे मेसेज येतात पण मग कस आता मी काय परिवर्तन
परिवर्तन मध्ये नाही मग मिटिंग त्या नाही गेल्या समजा अध्यक्षां त्या माहिती नाही झाल आपण गेलंच चालतेय ना
नाही नाही तसं काही नाही मी असं जास्त अडजण असलं की मीच येते त्या काही येत नाहीत की
कारण आपल्याला जर लोन घ्यायचं असेल तर आपल्यालाच प्रोसिजर करावी लागते ना डॉक्युमेंट हे ते
हा ते काय झालं होत मागच्या वेळेस
हम्
ते नट नटकुट आहेत कि नाही ते अध्यक्ष आहेत मग त्यांनी त्याली पाहिजे होतं त्याच्या घरासाठी कर्ज मग त्याने ते कागदपत्र जमा केले सगळं केलं मग आम्ही त्याले काय म्हंटली एक लाख घे जा मग ती म्हणत कि जस एक लाख भेटत नाही समजा अ दिडं दीड भेटते म्हनंत मग म्हटलं ठीक आहे दीड भेटते पण मग तुम्ही सांगायला तर पाहिजे की बाई एका लाखचा अर्ध लागत नाही दीड लाखाचा म्हणते ते बाई तर मग म्हटलं जाऊ द्या हा ना मग दीडचा तर म्हटलं दीड च लावला मग दीडचा लावल्यानंतर त्याने दीड लाख आणूनच अस द्यावा घरी समजा आता सगळा रेकॉर्ड माझ्या जवळ आहे मग पन्नास हजार बाकी हिच्या बाई ला पाहिजे होती मग ते म्हटलं तुम्ही एक लाख घ्या पन्नास आणून द्या
हा हा
तर तेना दिलेच नाही आणून मग आणायला गेलो आम्ही घरी तर तेचा मुलगा म्हण ते नाही देत म्हणते ते तुमचाच्यान काय होते ते करून घ्या मी हात जर कर अं
ते गटाच्या नावान अशेल ना
हा गटाच्याच नावानं अर्ज तर गटाच्याच नावानं लागतं मग अध्यक्ष बई असं करीन मग हे बरोबर नाही ना
नाही पण आता चेक आमचे आमच्या इथं या राढकीेच्या नावानं हे गटाच्याच नावानं चेक होता
पण ज्या बाईला कर्ज पाहिजे त्याच बाईला पाठवलं आम्ही कर्ज घ्याले अध्यक्षांनी सोबत जावे लागतं फक्त
हा मग ते काय झालं समजा ते पैसे आमच्या पुस्तकात आले की नाही ते ते अर्ध ला हा तर मग अध्यक्ष बई तेच होती तर मग तिच्याच नावावर मी चेक दिला दिेले मंग दीड लाख आणले काढून मग पन्नास द्यावा की नाही आणून त्यांनी ते पन्नास आणून दिले नाही मग आता बाकीच्या बाया चुप बसतील काय त्यामलेच नाट करत मग तेली मागायला गेल तर म्हणे देत नाही म्हणे मी अजिबात देत नाही म्हणे त्याचा मुलगा म्हणे मी म्हणे एक रुपय भरत नाही म्ह देत बी नाही म्हणे हात वदर करून देतो मग मग तर नाही मग म्हटलं तुम्हाला तसं करता येतं आम्हाला पैसे काढता येतात मग आम्ही एकही रुपया दिला नाही पुरे दिडचे दिडं घेऊन घेतली मग कोन की आता ते जर म्हणून राहिल की वदर हात करतो तर मग कोण भरावे ते दीड लाख
नाही बरोबर आहे नाव तुमच्या हा ठराव तुमच्या नावाचा आहे ना
मंग बायच्या नावाचं आहे मग त्याच्यासाठी मग आम्ही हा आमच्या सय होते आणि त्याच्या आमच्या चर्चेत होतती मग आम्ही त्याच्यापेक्षा म्हतलं कोणीस नका घेऊ दीड लाख देऊ द्या तर ते देत नव्हते तर मग आम्ही आमच्या माणसं बोलावले म्हटलं आता तुम्ही तुमची बै तर काही बोलून राहिली तुम्ही माणसच बोलून राहिले मग म्हटलं आता आमची माणसं येत मग काढले आम्ही पैसे मग म जर असं बोला चाली झाली हे ते झाली तर मग काढले मग दिले पैसे मग आम्ही वापस करून दिले सांगायचे पैसे सगळे मी नेऊन दिले त्या त्यातई जो मतल ह हेग आमलज अह
सगळे हे सगळे मिळून
सगळेच सगळेच देऊन दिले म्हटलं आता कोणालाच नाही भांडण केले तुम्ही या दीड लाखासाठी कोणणी नाही मटलं वापर देऊन दिले म्हट ज्यावेळेस गरज पडन सगळं बाहिल त्यावेळेस काढू आता
असं नाही पाहिजे काही ना काही समजदारी घ्याला पाहिजे
हा मग कहीच ना आता आम्ही एक लाख देऊन राहिलतो ना मग पन्नास हजार हजाराचं दुसरेल काम होतं मग देऊन देते वातकऱ्याच कामच नतो
न टा एवढं
हा ना मग त्यांनी के हा आता बदलायचच आहे ते आम्हाला कसं हे कर्ज झालं की नाही एकदाच नील की बदलूनच टाकू बदलूूनच टाकू नाता
कारण ते वैयक्त आहे तुम्ही नऊभळ आहे
हाव तसे ब ते तस त माहि ते काय तेले काही समजत नाही सह्यागी या करायं असले की मला सांगावं लागते तेले अत करराात तट करा तट करा काही गटाचे काम असले ते मलेच पाहा लागतात मग कशालेरी काम तेवढंही त्या सईचच कायल टेन्शन ठेवतो मी ते बी जाऊ दे म्हणतो आता करून घेईन मी आता ते कर्ज हा ना
बाहिने काढलंयट वटाभुी काळाच मला अस सगळे ना हक्त तूर् म्हण्या मी अपध्यक्ष होतो बाकीच्यां बायां ने म्हणा नावाचं किं बा तुम्हीं म्हणां आणि अस बोलांय तर तिल असं वाटील की ईले व्हांच आहे म्हणून आपल्यांला खाळूंन टाकलं
हा ते प्रॉब्लेम आहे नाहीं तसं बी ते लंय एक दीड वर्षं झाले म्हणतं आहेत. त्या की जसं कोणी हांव म्हणे जसं म आता मलां की समजतं नाही दिसतं नाहीं बरोबर बँकेत गेलो की असं आता ते होणारंच आहे ते बदलांस लागतं लागलं तशी बी दोन तीनं तीनं वर्षांनीं बदलाचं लागतांत नां
आपल्या मातीम झा
हा ना सेकंड झाले तुम्ही हा तुम्ही करता काय तिकडून हावन हावन हाव. करां मंग आता झाले सेकंड तुम्हीं